हॅलो. हॅलो.
हॅलो.
हाताय आवाज येतय.
हा ताई बोला ना
हम्म तुमचा आवाज असा नेट येत, नाही.
हो हो रेंजमध्येध्ये आले मी बोला बोला आता येतोय,
हम्म हा ठीक आहे येतोय.
हा बोल आता. काही आता अभ्यास घेत होते मुलीचा
हो का.
हम्म तुम्ही काय करताय?
अं आता मग मी तर स्वयंपाक बनवायचं आहे मला. अ त्या म्हटलं एखादी हा दु होय सकाळी नाष्टा झाला. हम्म आता दुपारी स्वयंपाक बनवायचा आहे. म्हटलं काय एखादी रेसि पी वगैर येत असेल तर सांगा तेवढंच करून बघायला. हा.
रेसिपी कोणती असं म्हणजे अ
अ कोणती पण चाललं, हा कोणती पण- चालेल.
अ तुम्ही शेंगोळे माहिती आहेत तुम्हाला?
हम्म नाव ऐकून आहे मी. पण
अं हुलग्याच्या पिठाचे हुलग्याचे पिठाचे बनवतेत बरं.
हो का.
हा हुलग्याची भाजी पत्रातून
हा-हा.
अं त्या हुलग्याची अं पास्ता पिठापासून हुलग्याच्या पिठापासून शेंगोळी बनवतेत.
हम्म-हम्म.
ह मग तेपण भाजीचे शेंगोळची गावाकडं जसं प्रमाणात केली जाते ती भाजी.
हा-हा.
मी गे शहरात राहता ना, त्यामुळे मग तुम्हाला एवढं काय माहिती.
नाही-नाही मी खेड्यामधलीच आहे, शहरामध्ये फक्त उग जॉबसाठी आहे. तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो.